हॅलो?
हा बोला, काय चालय?
काय नी आराम चालू आहे दुपारचा वेळ हाय. म्हटलं आराम करावं आणखी काय
आणखी काही नाही कसं काय वातावरण
वातावरण तर खूप चांगलं आहे चांगलं कडक ऊन आहे.
हो का इकडे पण ऊनच आहे.
हो
पावसाळ्याचे दिवस आहेत पण पाणी नाय येऊन राहायला
नाही, अजिबात पाणी नाही, पाऊस अजिबातच नाहीय
हो ना
हम्म आता पावसाचे दिवस सांगितलेले आहेत म्हणा पण आता ते तारखेवर येत आपल्याला थोडी माहिती आहे एवढ
नाही नाही
ते तारखेवर येतचं नाही कधी तरीच येते अ असं ते पावसाच असते. ह
कधी येतय नाही असाय
आता आपल्याला आता असं आसं वाटते की खूप चांगलं कडक ऊन हाय. आणि त्याच्यानंतरच थोड्या वेळानं बादल येती आणि दडदडवानी पाऊस होती.
हो हम्म
पाऊस एकदम अचानकच येतो ना ऊन ऊन असताना पण पाऊस चालू होत म्हटलं
हा ना ते पावसाच काही सांगताच नाही येत.
हो असं आहे ते पण चांगलं आहे उलड पाऊस पाहिजे पावसाची खूप गरज आहे म्हटलं, तरी म्हटलं इतका पाऊस आल्यानं तरी किती गरमी होते म्हटलं
हो.. नाहीतर काय.
गरमी म्हटलं आहेच ना आसं तरी असं थंड वातावरण झालं नइ ना? जसं पाहिजे समजा तसं.
नाही थंडावा. आज त खूपच गरम होतंय.
नाही म. थंडावा आहे का बरं तसं वाटतच नाइए ना. जास्त थंडाव्यासार ह
नाई.
हम्म.. ठिकाणी गेल्या नाइ का? काही रेसिपी सांगा एखादी.
रेसिपी तुम्हीच सांगा तुम्हाला मस्त मस्त रेसिप्या येता.
मला कशाची रेसिपी येती? ते कसं ए आपलं नॉर्मल जे आपण बनवतो समजा आता तेच रोजचं. हम्. बाकी थोडी ना काही नवीन हे. आता आपण गेली डेली साठी जेवण होतं. त्याचंच आए. बाकी त सर्व काही ठीक ए.
हाव ना. नवीन रेस पी बी आता काय खूप जणांला येतात ना जे आवड असतेच म्हणजे बनवायची वेगवेगळं.
हो हो. नवीन नवीन काहीतरी बनवायचं. मला वाचायची ची पण खूप आ आवड आए. मला पुस्तकं वाचायला खूप आवडतात. नवीन नवीन जे कधी पण ते पुस्तकं मिळाले कधी ना तर मी खूप चांगल्या प्रकारे जा वाचत अस
हो ना? हा.. एखाद्याले खूप आवड अस ते ना मणजे अशी वेगवेगळ्या गोष्टीची
हो. ते कसये आता घरी समजा आता कामं बिमं झाल्यानं तर दुपारच्या वेळेस न अन् दररोज समजा असं झोपल्या नाइ जात असं एखाद्या त्याच वेळेस झोप लागतिये. दुपारच्या वेळेस न नाही पण म कसं म काय करावं काय करावं तर मंग मी काही पण करत बसत असते. स्वतःचे ब्लाउज शिवते मग कधी मला जसं वाटलं तसं. फॅशनेबल वाटलेत फॅशनेबल आणि साधं सिंपल वाटला त सिंपल मधून म्हणजे कसं नि बाहेर ब्लाऊज अजिबातच शिवायला टाकतच नाई.
तुम्ही म्हणजे स्वतःचेच शिवता का मग?
हो हो. स्वतःचे शिवते मी. नाही बाहेर ते होत नाई आता. घरचे काम करणं मुला बाळांचं करणं आणि ते कसं कोणाचं अर्जंट स ते तर नाही देणं होत पण मग कधी कधी आपल्याला कोणतं काम निघते बाहेर जायचे म्हटलं म्हटलं तर खूप विचार करा लागते मग कि माझं ब्लाउज रालं शिवायचं, राहू द्या. वहिणी येत नई. असं होते.
मी पण शिवते ना ब्लाऊज. मी बाहेरचे घेत असते लागच
हाओ काय? ह. नई चांगलं ए ना.
पण मंग ते ब्लाउजं असले कि म असं फिरायले वगरे कुठे गेलेत? जगतिये, असं वाटतंय आपल्या.. हे काम आए आपलं ऱ्हालेत.
हो आणि तेंच कसं ए आता घरची कामं सर्व आटोप ल्यानंतर समजा ब्लाऊजं शिवल्या जातात, नाहीत मग घरचे काम राहून समजा ब्लाउजं शिवल्या जातात. काय? न्हाई. असए. म कसं मी स्वतः चे शिवत असते मला जस वाटलं तसं. आणि खूप फॅशन ना मला खूप बाया म्हणतात पण की तुमचं ब्लाऊज खूप चांगल अस समजा तुम्ही आमचं एखादं तरी ब्लाऊज शिवून द्या. नाही बाई माझी कडून होतच नाही म्हटलं मि शिवत पण नाई.
हो ना
आपल सांगितल होत मी काय करतो म चांगले नवीन नवीन डिझाईन निघालेले आहेत म्हटल तस ब्लाउज मध्ये
हो खूप ट्रेंडिंग खूप चालू आहेत आता
हा खूपप जास्त नवरिचे तर इतके चांगले दिसतात ना कि बापरे ट्रेनर ब्लाऊज
हम्म् ते शिवायलाही खूप वेळ लागतो पण डिझाईनच म्हटल म्हणजे
हा खूप वेळ लागते ते जे जो शिव तेना त्यालाच माहिती पडते मला माहितीय खूप थोड थोड थोड थोड बारीक बारीक जोडायच असते ते हम्म् खूप बारीक हा बारीक बारीक बारीक तकडे असतात अण खूप बारीक जोडा पण लागतात ते जेवढे तुकडे गिळले तेवढे ते जोडा पण लागतात पूर्ण
नाही तर काय
हा आणि ते पण परफेक्ट बनल पाहिजे फेस टू फेस एकदम मापात आल पाहिजे ना ढिल क ना आज सकाळी काही थोडम थोड्यामड्या काही अस झाल नाही
नाही मग बाया लगेच वापीस येत आधी हे कस शिवल हे कस केल सगळ परफेक्टच पाहिजे ते
हम् ध्रुवातला शिवायला गेलो तर आपल्याला तीरप तारप हेकोड्या तिकोड्या गळा गळा येत होता नाही काय तेव्हा काय ड म्हणे जत ज जेव जेव ण प्रॅक्टिस केली ना जेवढ शवून पाहिलं त्याच्यानंतर तर कसं म्हणजे आणखी जास्त आपला हात साफ होतो शिवायसाठी हा एकदम परफेक्ट आहे ठ की जस शिवायला आपल्याला मग जास्त भारी जात पहिले तर मला सुरुवातला तुम्हाला सांगतो मी कधी कधी म्हटलं अ एक दिवस रागायचा शिवायला म्हणजे आता दोन घंटे समजा काम केलं त्या उद्याजून दुऱ्या दिवशी शवत हो म्हणज एक ज न मग कधी कधी काय होतं उल उलटच जोडलं जात होतं
हा अ ते
शिवत होती ना समजा अ लग्नाच्या आधीचीच गोष्ट आहे त तेव्हा काही मस् पण नव्हती घरी जिथं शिकायला होती तिथ समजा कधी दोन दिवस पण लागायचे म्हणजे आता थोडस मग उद्या थोडस असं करून आणि कधी उ हा
घरी मशीन नसली की मग ते तसच होते ना
मग उलट कधी जोडल्या जाय तर मग आणखी खोला मग आणखी जोडा बापरे खूपच भारी जाते आणि तेव्हा सुरुवातले जे शिकतात ना त्यांना वाटतेच पण खरच की खूप भारी आहे म्हणून ब्लाऊज शिक हा शिवाय हा शिवायच पण तर ज्यावढच ना समजा आपल्याला समजते पूर्ण प्रॅक्टिस झालेली आहे अ त्याच्यानंतर तर मग असं काहीच वाटत नाही एवढं की भारी आहे म्हणून खूप शिवायला खूप कठीण जात असं वाटत नाही म्हणा पण नवीन वानल्या नवीन ज्या आहेत ना शिकणारे त्यांना वाटतेच
हो हो त्यांना वाटते ते म्हणजे खूप कठीण वाटते
ते कसं आहे तेी शिकायला बसल ना आपण तर कसं मन लावून शिकाव लागते आपण काय करतो की थोडस इकडे लक्ष देत आणि थोडस बाकीचं घरचे इकडे लक्ष देतं बाकीच समजा की दुसरीकडे लक्ष देतं असं ते मनलोन जस आपण कोणती काम केलं ना तर ते समजा सक्सेसच आहे हम् आ ते अस मग आपण कधी काय करतो अर्ध्यातूनच सोडून देतो जी हे काही जमत नाही मी का नाही मी निघत काय काय जणी माझ्यासोबतच्या माझ्या मैत्रिणीच होत्या तर त्यांनी म्हटलं अर्ध्यातून सोडून दिलं नाही रे मला आ्ही जमत नाही आम्हाला नाम ते क त नाही आम्हाला काही करायचं नाही कुठं बसा म्हणत ते एवढेच थोडे थोडे तुकडे जोडत
नाही पण ते त्याच्यात कस लक्ष दिलं तर सर्वच येते असं असते थोडस डोक्याचाही वापर करायला लागते ना
हा काय
कोणतीच गोष्ट सोपी नसते म्हणतात
सोपी म लव केलं ना तर म्हटलं खूप आणि येते पण कोणती गोष्ट श यला गेलं तर सोपं नाहीे एकणारा समोरचा म्हणजे त्याला समजा त्याच्याी हे पाहिजे ना इंटरेस्ट पाहिज
बरोबर आहे नाहीतर काय
र कधी त्यालाच इंटरेस्ट नाही आहे त्याला ते जमतच नाही ते करतच शिबतच आहे आणि ते ज होतंच नाही जमतच नाहीेए. पण काही काही महिला कशा करतात की नाही मला हे आलंच पाहिजे. हे मला जमत नाही पण तरी मला आलंच पाहिजे मी शिवलंच पाहिजे
पाहिजे्.
हम्म ते माझं पण तसच होतं मी पण वाटलं नाही शिकायचं आहे ना तर शिकायचंच आहे. तर मग पूर्ण म्हणे ली आणि ब्लाऊज शिवायला तयारी म्हणजे तयारी झाली आणि शिवाती आणि स्वतःच फॉल लावते. स्वतः सर्व करते म्हणजे बाहेर कुठं जायचं काम पडतचं नाही.
हा मग आपलं स्वतःच काम आपण स्वतःच करू शकतो ना
हा
ते बाहेर गेलं म्हटलं म्हणजे शिलाई किती वेळही जाते ना
हो वेळही जाते. हम्म बाहेरच कसं असते त्यांच्यावर अवलंबून असते जर कधी आपल्याला आज काम पडलं की नाही माझं देणं होत नाही तुम्हाला अ त्या दिवशी दिईन ह्या दिवशी देन मग काय फायदा
तेच ना मग ते बा बाहेर शिवायला गेले की टेलर जवळ समजा खूप बलाऊज असतात. ते एका दिवसात देऊ शकत नाहीत आपल्याला वेळेवर
आहे जर कधी आपल्याला उद्या जायचं. धा आज आपण कापून एका तासाने शिवू शकतो म्हटलं अ्रेडी का अ मला खरंच म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या कामात जे असतात ना त्याच्यात खूप इंटरेस्ट आहे. पाख अज करना स्वतःच म्हणजे जे काही शिकली ना स्वतःसाठी शिकली कि स्वतःला येत हे थोडं काही कि असं कुठं जायची गरज पडत नाही मला
बरोबर आहे ना आपलं स्वतःच आपण स्वतः करू शकतो मग तेवढं
घरी समजा छोटं मोठं काही काम असतं. करत असते मला आवडते त्यांमना काम करणं नवीन नवीन पैसे काय शिकणं. हम्.
आपल्या गावात अजून कोण चांगला शिकवते कायमही तसे ड्रेस वगैरे शिकवतात का कोणी.
मला तर माहिती नाही एवढं समजा कारण की मी गेली नाही आणि मी शिकली नाही.
हो का तुम्ही तुम्ही फक्त ब्लाउजेस शिकले आहे का?
नाही म ड्रेस पण येतात म्हणजे मी फॅशन डिझायनिंग शिकलेली आहे ना? बरं तुमचां कॉल
हो हो हो हा ठीक आहे मग ठीक आहे हो. ह